हा बोला ना. हो हो येतोय बोला की.
हा मग तुम्ही तिथे फिरायला जातय तर म्हणजे कशासाठी असंच फिरायला जातय की काय काम आहे तुम्हाला?
नाही माझ ऑफिस आहे ऑफिस साठी जाते मी. फिरण्यासाठी मला पुण्याला जाऊ म्हणजे वाटत नाही. ऑफिस आहे म्हणून म्हणजे जाते कंटाळा करत करत.
हो हो हो हो बरोबर हा.
ते तिथलं वातावरण कस खूप जास्त हे आहे ना म्हणजे खूप गर्दी गिचगिच नको होती मला पुण्याला जायचं.
हा हा हा हा हा. हा म्हणजे ते आपले मुंबई मध्ये आहे ना म्हणजे पॉप्युलेशन वगैरे तसंच आहे का तिथे पण
हो पुण्यामध्ये पण सेम तस आहे. इव्हन मला पुण्यात पेक्षा जास्त मुंबई आवडली, म्हणजे मुंबईमध्ये कसं रस्त्यांवरती कधी कधी एवढी गर्दी तरी नसते. पुण्यात तसं नाही पुण्यामध्ये इत कं म्हणजे गाड्यांची गर्दी असते, इतकं ट्रॅफिक असतं की खूप जास्त.
होका, हम्म हम्म हम्म. मग तिथे काय काय म्हणजे छान असतंय दिसायल दे म्हणजे बघायला कायतरी हां.
आहे ना एफ सी रोड आहे, त्यानं तर अ शनिवार वाडा आहे. आगाखनी पॅलेस आहे, त्यानंतर दगडू शेट हलवाईचं मंदिर आहे, म्हणजे गणपतीचं. हो भर पूर म्हणजे ठिकाण आहे सोडा फिरण्यासाठी, पण कसं अ नाही जाऊ वाटत. पर ते एफसी रोड म्हणून एक आहे, ते शॉपिंगसाठी खूप जास्त म्हणजे फेमस आहे. अन म्हणजे तिथं सगळ्या वस् तू ज्या आहेत ना, कपडे वगैरे खूप स्वस्तामध्ये भेटतं मिळतात.
होना अं ह ह ह. हां मग बरं आहे छान आहे म्हणजे तिथे, हं.
होना इतका स्वस्थमध्ये भेटतात कपडे वगैरे की म्हणजे काही कपडे पन्नास शंभर रुपयांना पण भेटतातच टॉप वगैरे.
हां अच्छा, हा मग बरं आहे ना. हा मग ते आपले म्हणजे ते मराठीचं तेच साड्या वगैरे घालतात ना, बनार सी साडी वगैरा काय दुसरी आपले ते बॉर्डरवाली असतात कायतरी.
हम्म.
ते म्हणजे तेपण आपल्याला स्वस्त भेटना.
हो म्हणजे साड्यांचं एवढं नाही माहिती, पण बाकी जे मुली वापरलेले कपडे आहेत न म्हणजे जीन्स म्हणा किंवा कुर्ती पर जीन्स वरचं टॉप, जॅकेट्स वगैरे एकदम स्वस्त भेटतात.
हा मग हे बरं आहे, हम्म हम्म. बरोबर का आणि म्हणजे हा मुंबईतपण आहे तसं, असं काही नाही अ म्हणजे आ पल्या मुंबईत नाही येथे आ पलं आहेना फॅशन स्ट्रीट. ते पण तिथे चांगलं चांगलं ड्रेसेस वगैरा जे पाहिजे ते म्हणजे साड्या वगैरे नकोय, वेस्टर्न ड्रेस असतात ना आपले म्हणजे मुलींसा ते वेस्ट पॅन्ट, शर्ट अं ट्रॅक कर वगैरा, शूज वगैरा, पर्स वगैरा म्हणजे ते असणार आहे. हां ते आपल्याला एकदम स्वस्त भेटना आणि नवीन नवीन लेटेस् ट डिझायनर वगैरे असतात ना
हां नवीन सगळे जे आहेत ना नवीन नवीन आलेले ते लगेच भेटून जातात, मुंबईमध्ये पहिले येतात ना.
हां पहिला येतात तिथे. कारण ते म्हणजे काय तिथे तो बॉलिवूडचं हे आहे ना आपलं तर ते पहिला सगळे नवीन काहीपण आलं ना, का तिथेच नवीन यायचं. लेटस् ह ह, प्रोडक्ट वगैरा हा आणि बा कि आपले फास्ट फूड मध्ये पण चांगलं चांगलं तिथे. खूप छान छान फेरतो म्हणजे खाजे. नाश्ता वगैरे असतात ना पावभाजी आहे आपली शेवपुडी आहे पाणीपुडी आहे. आपले इटली टोसा सांबर वगैरे आहे तिथं पण म्हणजे आप ला एक मे का एक जास्त व्हेरायटी भेटणार त्याच्यामध्ये. असं आहे. हम्म हा आणि एक आपल्याला हे आहे बँड्रा आहे. बेंट्रा मध्ये पण आपल्याला म्हणजे इईस्ट. ईस्ट आणि वेस्ट दोन हे ना मग तिथे पण म्हणजे आपल्याला म्हणजे वेस्ट ला पण म्हणजे असं एकदम वेगवेगळे आपल्याला एकदम स्वस्त स्वस्त भेटणार. शूज वगैर सॅडल नवीन नवीन प्रकारचे कपडे वगैरे.
चोर बाजार एक आहे ते काय आहे म्हणजे तिथे कसले वस्तू असतात नेमके.
म्हण चोर बाजार असं आहे ना की म्हणजे कोणी म्हणजे म्हणजे असं आहे की. कोणती कंपनी पण बंद झालीय किंवा काहीतरी बंद होणार आहे. किंवा म्हणजे अ आपले मेन बाजार चोर ब अ दिल्ली आहे ना दिल्ली आपले दिल्लीतून मेन मॅन्युफॅक्चरिंग आहे ना तिथे. तर आपल्याला तिथे काय तिथून आणलं नाथे शेलिंग साठी. ते चोर बाजारला सेल करतात आणि कोण कोण म्हणजे त्यांना कोणाला म्हणजे की. अ प्रोडक्ट नवीन पाहिजे आणि ते आधीचे प्रोडक्ट आहे ना.
हम्म अच्छा हा हा. ओके म्हणजे मी ऐकलं आहे ते. चोर बाजार मुळे सांगितलं मी. पण मला नेमकं माहित नव्हतं की काय आहे ते नेमकं असं. हम्म.
हा ह ह नाही म्हणजे ते आपल्याला सेकंड हँड वगैरे मध्ये असं विक
असेल ना तर आपल्या तिथे आपल्याला म्हणजे कमी प्राईज मध्ये आपल्याला छान भेटतो आणि म्हणजे बघायला पण भेटतो असं आहे हा. हा आणि तस बघायला गेलोत आपण फिरायला पण तिथे छान
हो. ह आम्ही मागच्या वर्षि मागच्या वर्षी आम्ही आलो होतो तिथे तर मग पाहिलं ते काय बोलतात आपण
मरीन ड्राईव्ह वगैरे पाहिलं त्यानंतर इंडिया गेट गेट वे ऑफ इंडिया आहे ना तिथे. ते मुंब मुंबईमध्ये हा ते पाहिलं. त्यानंतर अजून काय ते समुद्रात तून जायचंय बघा जहाजात बसून जावं लागतं शिप मध्ये तिकडे. पलीकडे ते ते वगैरे केवज आहेत ना ते केवज केवज आहेत. ते हा ते पाहिलं ह. क्रुझ ने जाऊन केव्हस आहेत ना ते गुंठे वगैरे जुने एकदम हा ते वगैरे अलिफंट केवज ते पाहिलं.
हा हा बरोबर् म्हणजे बघायला छान आहे ते. ते आपल्याला म्हणजे हम्म तस हम्म. म्हणजे आपल्याला कसं तरी काय ते नवीन काहीतरी आपल्याला म्हणजे इंटरेस्ट साठी आ पल्याला नवीन काहीतरी बघायला भेटतं हाय का नाय, कुठे पण गेलो तरी आपण हाय का ना? असं हाय, हम्म. आपण आपल्या म्हणजे काय आपल्या सिटीमध्ये आपण फिरतोच हाय. आणि हे करतोच पण आपलं काहीतरी दुसरं म्हणजे हे सिटीमध्ये गेलो ना स्टेटमध्ये किंवा तर आपल्याला नवीन काहीतरी बघायलाच भेटतं. हाय का ना? हम्म.
हो.
भेटतो ना आपल्याला. की हां इथं हे होतं, तिथे हे होतात ‌. आपलं लाईफ मध्ये आलो तर एन्जॉय तरी करायलाच पाहिजे, होय का नाही?
होय.
हां म्हणून त्यासाठी. हम्म मग तसं असं आहे की, हा बाकी काय नाय. बाकीच आमचं काय हाय ति आम्ही कॉलेज वगैरा तिथेच केलोय ना आम्ही मुंबईत. तर हांं हां हां हां तर आमच्या काय म्हणजे ते पूर्ण एक एक स्टेशन वगैरा ते बोलतात ना गल्ली गल्ली. ते हाव ना सगळं ते, हा हो हां. तेच बरोबर हा हं आणि आम्ही जॉबपण मी तिथेच केलीये ना म्हणून.
अच्छा.
हां हम्म.
तुम्ही आमचं एज्युकेशन केलं सगळीकडे. मी कोल्हापूरला चालोय ना आता, आमचं कसं झालं आम्ही कोल्हापुरात सगळं
हा हा हा हा हा हो हो.
आम्हाला तिथलं सगळं माहिती आहे, कोल्हापुरातल्या सगळ्या गल्ल्या.
हां हां हां हां. आणि पुण्यात हे आहे का आपले किल्ले वगैरे बघायला?
ते शनिवार वाडा आहे तो आ
हं हं.
हो बिच्छू गाना माहित हाय तुम्हाला?
हां.
प्रियंका चोप्रा.
हा हा हा हा.
का पदुकोण आणि रणदीप सिंगचा.
हा हा हा हम्म.
म्हणजे एकदम आधीच्या काढला पिक्चर आणि ते ते पिक्चरचं
हा हा हा.
तर तिथे शो झालेले आहेत शनिवार वाड्यामध्ये, हम्म.
हां मग बरो आहे ना, हम्म.
अं.
हा ह मग तिथे पण इथे येथ असणार ना बॉलिवूड ऍक्टर वगैर आपले तिथे.
हा तेव्हा हा आता एवढे नाही हो शूटिंग वगैरे असतातच.
हा काय हम्म हम्म हम्म ह मण चागंलाथ तो हम्मम्
हो
ह.
चालेल मग
हम्म. हम्म. ठीक आहे मग उद्या तुम्ही किती वाजता फ्री होणार?
अ उद्या मी आता पोहोचेल पु पुण्यामध्ये संध्याकाळी चार पाच वाजता. तर मग त्याच्यानंतर होईल मी फ्री हो संध्याकाळी हम्म.
हो ठीक आहे मग तुमचं किती झाले आता फक्त कॉल.
माझे आता राहिलेत थोडे.
हम्म हम् हम.
हम्म.
हो ठीक आहे माझी हेल्प करा जरा माझ पण आता काय माझे फक्त दोन तीनच कॉ्ल झाले ना नाही आह तुमच एक तो माझा वेस्ट झाला मग तुम्हाला एक लावलंय आता मग म्हणून मग तर माझ म्हणजे खूप बाकी आहे असं. हम बाकी काय सगळ्यांचे चालय ना कॉल हा म्हणून ते काय वन एटी मिनिटस कमप्लीट झालंय. त्याच्यामुळे लागत पण नाही प्रॉब्लेम होते हा. हा म्हणून मग थोडस तुम्ही थोड टाइमिंगचा ऍडजस्ट करा. ठीक आहे ह हा हा. चला मग उद्या करूया ठीक आहे.
हो. हो.
चालतंय हा चला